हा.
हॅलो हा आवाज येतय बाकी काय चाललंय.
बाकी काय नाय आता निवांतच. हो जेवण वगैरे झालं हो जेवण झालं तुम्ही? हा माझं पण झालं म लवकर लवकर जेवताय की आज मेथीची भाजी आणि वरण्याच्या शेंगा असतात त्या त्याची त्याची आमटी.
हो बरं आहे ना तो म्हणजे वेगळा आहे जेवण असं कायतरी तुम्ही.
वेगळं होय आता का आठवल. अ रविवारी आमच्या इथं आठवड्याचा बाजार असतो ना म तिथून बाजार आणायचा. आठवडाभर मग पुरेल असा आणायचा मग त्यात भाज्या येतात वेग. मेथीची पोकळा पालक ती भाजी. त्या आणून ठेवायच्या काल मेथी केलेली म आज ह्याची केलेली. शेपूची भाजी रात्री केलेली, आता मेथी केली, अजून पालक आणला तो त्याचं घरकाठ बनवायचं, मग ते आता उद्याच करते.
हो, म्हणजे तुम्ही ते घा, घरातलेच घरगुतीच यूज करतात पाची वैगरा.
होय, होय, होय.
हम्म, हो. मग बरं आहे ना तुमचं काय ते मसाला वगैरे काय तरी, वेगळा टाकतात की नॉर्मल?
नॉर्मल आपली चटणी आणि मीठ फक्त आणि कोथिंबीर काय आपल्या जेवणात कायमचे असतेच एवढंच.
तुमचं ते तुम्ही ते मसाले खातात ना अ म्हणजे ते अ मसाला असतो बघा. घाटी मसाला वगैरा ते युज करतात का तुम्ही?
नाही नाही. नाही काय, फक्त रोजच जेवण रोजचच अ चटणी आमची मिस्स तयार केलेली असते वर्षाची आणि ती तीच की घालून जेवण स्वयंपाकमध्ये आमटी भाजीत घालायच्या नाही कराय दुसरं काय नाय. मग कधीतरी ते शेम म हे मटण किंवा चिकन आणलं तरच म ते हे मसाला आपला तीळ, खोबरं, जिऱ्याचा ते मसाला त्यो ओला मसाला करून मग ते हे
फोडणी लावतात हो हो हो हो म्हणजे तुम्ही नॉन व्हेज वगैर जेवतात असं
हो हो नॉन व्हेज असत आठवड्यातून एकदा कधी एक हाठवड्यात म चिकनाचं आणायचं, कधी एक आठवड्यात मटन बकरायचं, एक आठवड्यात अंडी असं करत
हो हो बरं ना मग म्हणजे काय त्याच्यामध्ये पौष्टिक ते आहार आहे आहार सांग
मग तुम्ही तुम्ही नॉन व्हेज खात नाय का?
नाही आम्ही नाही खात ऍक्च्युली काय आमचे मिस्टर हे राजस्थानी आहे ना तर ते नाय काय जेवत नाही मी म्हणून हम्म हम्म असं आहे हा. हा नॉन व्हेज नाही म्हणजे आधी जेवायची पहिल्या लहानप्रमाणे पण आता सोडून घेत म्हणजे लग्नानंतर सोडून घेतलं म्हणजे मला काय हे लागतच नाही बनवायला हा म्हणजे असं आहे म्हणून ते मला काय नॉर्मल आपले ते स भाजी रु चपाती ढोसा वगैरे असं असतं ना तांदुळाची भाजी अ चपाती ते आम्ही बनवतात भाकरी वगैरा असं मिक्स ते सात धान अस ते ना असं सातधाणचे ते पाखरी
हा जे अ भाजीतेन म तु रोज आणताय ताजी-ताजी काय म्हणजे एकदम आणताय आठवड्याची
नाय नाय नाय म्हणजे ते ज्यांना म्हणजे माझे मिस्टरला काय जे जे जमत ना मार्केटमध्ये की हा बाबा ही चांगली आली नवीन आहे त्या आपण आणून खाऊ आणि कणी गणी कधी कधी असं वाटतंय की काय कडध्यान असेल म्हणजे कापुले चणा वगैर ते काळे चणी अ आपले असो तर आम्ही ते बनवतो कधी कधीतरी. असा राजमा वगैर हा तो. हम्म म हम्म असं आहे.
म भारी आमच्याकडे काय रोजच्या पालेभाज्या असतातच आठवड्यातून आणून ठेवायच्या आणि पावसळ्यात कसं आमच्या इथं रानभाज्या उगवतात पा पा पात त्रीची भाजी कुरडूची भाजी परती गोड कारली म्हणून असतात त्याची आमटी करायची असं ते पावसाळ्यातून ती वी हे येतात ना तेला करायच त्याला पावसा त्याला रानभज्यांना खूप चव अस ते ना मग ते म आणायच्या आणि करायच्या.
हो पण ते म्हणजे पौष टिक आहार आहे ना म्हणजे हिरवी भाजी म्हणजे खूप आपल्याला शरीरात ताकत अस ते त्यात काय पाणी वगैरे असते ना म्हणजे काय से तीची असते मस्त आपल्याला गावातले से
मग तुम्ही हिची हिरवी भाजी करताय का नाही कधी?
कोणाचे हा या करताय ना
तुमच्या तुमच्या घरी तिथे
हा करतात आम्ही हिरवी भाजी.
तेच मग आणत असतील बाजारात.
हा हा हो त्या तर आम्हाला म्हणजेसी जर मध्ये, म्हणजे सीझन आली ना आपल्या आता हे सीझन चालू झाले ना. तर आपल्याला हे पाहिजेच पाहिजे. एक म्हणजे टाइम हा एक टाइम पाहिजेच पाहिजे तर आम्ही काय? टूरज करून नाही ठेवत पण ते असं एक हा बाबा आपल्याला वाटलं की हा लागतय बाजी काहीतरी आणायची तर आम्ह आणू बात बनवून येतो असय हा असं आहे.
थोडस थोडी बाजीया आणायची आणि बनवायची म्हणजे एकदमच असं काय नाही की थोड्यासे तुम्हा तुमचे इथं आणायला लागते अस काय नाय
हो, हो हो. म्हणजे सिटीमधील सगळे भेटतात ना आपल्याला
होय तितल्या ति तर म्हणजे रोज ता ताजच असतेय ना सगळं विक कायला खरं त्यांना आता आठवड्याचा बाजार करून ठेवायची काही गरज नाही. हो आमच्या इथं कसं एकदाच दर रविवारी आठवड्यातून बाजार असतो मग ते दर रविवारी ते एकदम आणाय ते फ्रीज ला ठेवायचं रोज मग थोडं थोडं बनवायचं मग तेव्हा एक दो चार चार दिवस चार पाच दिवस जाते मग दोन दिवस कमी पडते त्यावेळी मग मुगाची उसळ मटकीची उसळ परत मसुराची उसळ अशी बनवायची दोन दिवस आणि मग हे करायची असं करतोय मग
ह हा ते पण म्हणजे कधीतरी अस वाटतंय की हा आपल्याला काहीतरी
काय तरी चेंजेस पाहिजे होय मग कधीतरी पनीर आणायचं मग कधीतरी असं वेगळं काहीतरी कराय तसं असतं वेगवेगळं असतं इतके कंटाळ येत मग कधी बनयच मग ते सकाळच नाश्ता सकाळच ल एवढ्या लोक जेव कोण हे नसतं बेळ नसतं तय सगळी कामं इकडे तिकडे ज्यांच्या जचे धाव पळीत असतात त्यामुळं हे संध्याकाळचं अं हे करायचं कधीतरी आठ पंधरा दिवसातून एकदा इडल्या कधीतरी आंबोळ्या कधी अप्पे अशी बनवतोय संध्याकाळच्या जेवणाला मग ते करतोय
हो हो हो
म कारण स सकाच नाश्ता करून कधी म ते जेवणार कधी कारण वेळ लवकर शेताकडे जायचं. त्यामुळ आवराायचं मग ते लय हे करायला लागते नाही मग तेंव्हा संध्याकाळच बनवायचं आणि पावसाळ्याच कसं. भारी वाटतेय ते गरम गरम येऊन केलं खाल चांग लागतेय ते
हो छान लागते आणि म तर ते वाट्या बनवतात ना याचे खोपरा वगैरा क कांदा वगैरा टाकून
करून ते त्याच्यासोबत आंबोळ्या आंबोळ्या केले की बटाट्याची भाजी करायची आणि या है केले की मग अ चटणी खोबरायची मिरची त घालून करायची अस करायच इडल्या करायच्या कधी कधी करतोय मग वेगळा पाहिजेच पाहिजेना हा व्हय म काय तरी वेगळा मेनू पाहिजे सारखं रोज उठ टून जेवण आपली बाजी भाकरी खाऊन कंटाळ येते मग कधीतरी कायतरी वेगळं करायचं.
हो हम्म आणि बाहेर काय बाहेर आ पण जाऊन पण काय करणार बाहेरचा काय तरी म्हणजे आपल्याला हे भेटत नाही दरोकर. फक्त ते जास्त मसाला टाकतात टेस्ट साठी बाकी काय नाय. पण ते घरातले घरातले असतात ना मस्
हो हो घरातलं जेवण ते घरातच काय नाही आणि बाहेर काय नाही प्रवासाला पण काय खरं नाही ते लांबचा प्रवास तरी मलाच तरी आजिबात सोसुन येतात मला इथनं मग दाखवते लग्नाच्या आधी ट्रिपला तेन आणि आत्ता नाही जरा असं कुठेतरी जाऊणार की लगेच डोके दुखीचा प्रॉब्लेम चालू होतय. त्यामुळ घरात. आपलं घर भलं आणि आपलं काम भलं जास्त कुठे जायच तर बाहेर हे करायचं नाही. असं करतोय हम्म जास्त हे थापक केली की मग डोके दूखी हमकाच चालू होते.
हो हो हो हम्म. आ आणि तुमचे ते शेतीत अ आंबे वगैरे असतात आता?
हो आंबे-आंबे आम्ही आंबेयाचं हे करायचं आंबे असतात पिकलेले परत आंब्याचं लोणचं मी घालून ठेवते वर्षात.
हो हो हो आम्ही पण ठेवतो आम्ही मला पण ना खूप शौक आहे.
म ते अ विकत आंबे म्हणजे तुम्ही ल लोणचं विकत आणताय की आंबे विकत आणून ते
नाही आंबे आंबे विकत आणून मी घालते मला काय ते हम्म. म्हणजे काय करतात त्याला के हे आंबे धुवायच तर धुऊन घ्यायच साफ करून घ्यायचा म नंतर ते तुकडे करायचे आणि टूकडे करून म नं तर त्याला काय मस्त कॉटनचा कपडा असतो ना त्यानी साफ करू पाणी वगैरे नको त्याला आणि नाही म नंतर प्यालो हा म नंतर एक काय बाऊलमध्ये घ्यायचं आणि त्याला ना म्हणजे मी ठं आणि हळद एकदा टाकून अ भिजवायला घ्यायचं म्हणजे एक दिवस साठी असं हा म्हणून ठेवाय हा म नंतर दुसरं दिवशी पा तो पाणी सोडतो ना क मंग नंतर तो काढून घ्याय चा आणि नंतर तो फक्त आंबे ते घेऊन त्याच्यामध्ये ते मसाला टाक तो रेडमेन्ट मसाला असते म्हणजे त्याच्यामध्ये एक पाऊच असते हा पाव किलो तीनसो ग्राम असं कायतरी असते त्याच्यामध्ये सगळे येतात. मंग ते काय राई, जिरा, वगैरा आणि ह ते सगळे ते बोलतात ना सॉपवगैरा मिरची, लाल मिरची सगळे एकातच काहीच नाही टाकायचं हा हा तर हा हा तो एकदम मस्त मिक्स करुन म नंतर एक डब्यात टाकायच आणि साईडला तेल उकडून घ्यायचं मस्त गरम करून म थोडं अ म्हणजे पूर्ण थंड व्हायला पाहिजे अजिबात गरम नको आहे आणि म नंतर त्याच्यामध्ये मीठ वगैरे टेस्ट करून टाकलं आणि म तो डब्यात तेल टाकायचं. म्हणजे तसं तर टाकायचं की जेवढे आपले आंबे आहे ना त्याच्यावर वरती-वरती थोडा तेल पाहिजे. जास्त नको पण थोड तरी पाहिजे वरती.
बोर्डबर म्हणजे आ याप्याची त्यामुळे ते लोनचं खराब होत नाही.
हा हम्म तसचं.
करायचं.
हा आणि म नंतर पाच-सहा दिवस ना त्यांना असं उलट पुलट करत राहायचं की बघा फ पट पटकून हा मरू एक म नंतर सहा-सात दिवसानीं नंतर आपण हे करू शकतो खाऊ शकतो.
हा ओके मी इकडून क लावते काय उचला लगेच. इकडून लावते कॉल उचला लगेच. हो, हो.